अ तुम्ही कधी येते कागलला पाजल तलाव म्हणून आता नवीन झालंय बघा कासवाच्या तोंडातून पाणी बघितलं नाही काय.
हू
अ आम्ही पण आता ठरवलेलो बघा परवा मम्मी सोबत मे महिन्यात यायचं म्हटलं आणि मे महिन्यात मुलांना घेऊन कडनं जायच.
हा
तोपर्यंत आमची आजी ऍडमिट झाली म्हणजे महिनाभर दवाखान्यातच ते हे झालं ते. कॅन्सल झाली ट्रिप मिनी गोवा म्हणणार होते त्याला.
मीनी गोवा पाजर तलाव काय तर अस म्हणतात.
मिनी गोवा म्हणत होते आता ते पाझर तलाव म्हणून त्याला जास्त प्रमाणात त्या नावानं ओळखतात. ते आता त्याने काहीतरी कासव मोठा त्या तोंडातन पाणी पडते असं काहीतरी केले
गेल्यात आमच्या इथले भरपर जण आम्ही कधी म्हणजे नाही गेले एवढं काही खासं वाटलं नाही असं म्हण सगळ्यांनी म्हणजे त्यांनी असा अभिप्राय दिला. सगळ्यांनी की चांगलं एवढं काय खास नाही ये एवढं काय खास नाही ये.
त कसं अ गरमी भरपूर असते ना त्याच्यामुळे तेव्हा ते बरं वाटते हो त्या टाइमाला पाण्यात खेळायला हा
नाही मी कधीच नाही गेलो हो तिथं आणि ते हे पण काय म्हणतात ते गंधर्व तलाव काय.
अ गंधर्व कुट आले हे.
अ पिला तुम्ही मग गेल्या वर्षी गेलतासा पाण्यात तिकड की कुठे गेलता अससा वॉटर पार्कला.
कोल्हापूर मध्ये असेल काय ते.
गंधर्वला गंधर्व म्हणून आहे बघा.
कोल्हापूर मध्ये ये वाटत बहुतेक ते को गंधर्व वॉटर पार्क हा.
हा
कोल्हापूरमध्येच असेल होय होय.
होय होय तिथेच ये.
हा अ तुम्ही कधी ते अ ह्यांच्याकडे गेलाय का ते अ नृसिंहवाडी कडे म्हणून का नाय. अं चिक्कूची वाडी होन आहे बघा चिक्कूची वाडी
तिथं पण नाही गेलं मी कधी.
तिथे ना माझी मैत्रिण आता परवा सांगत होती ती जाऊन आली अ एकदा काहीतरी मोठ. त्या माणसाला साडेतीनशे का चारशे रुपये भरायला लागतात आणि लहान मुला. अडीचशे वाटत पण गेलं की त्यांची गेल्यावर. चहाची नाश्त्याची परत आहे चिक्कूचा रस. सगळ्या सगळ्याची सोय खेळण्याची दिवसभर किती लागल तेवढं.
हा.
म्हणजे टायमिंगच आहे सकाळी गेले की तिथं जायचं आणि संध्याकाळी बाहेर पडायचं. फिरण्यासारखं वगैरे ह तिथं पण.
ते तस कधी काय गेलो नाही थोडा मी न
हां
हम्म बघायच जायच कधीतरी हे अस कस होतय प्लॅन होत ते जातय जायच वगैरे ठरतय आणि ऐन वेळेला ना ते कॅन्सलच होऊन जात.
हां होय होय नाही. मी पण ना बघितलय कधी कुठली गोष्ट कनय अचानक करायची ज्या वेळेस आप पण ठरवते बाबा मी जाऊनच
तसे सगळे अचानक पाहिजेत ना एकदम खरं.
होईतच नाय आता आम्ही किती प्लॅन एवढा केलता मे महिन्यात सगळ्या माझी म्हणजी मा माझी बहीण जी आहे कीनाय आम्ही सख्या बहिणी सख्या जावाय न घरात.
हा सख्या बहिणी सख्या जाबा बा आपण.
होय आणि मी थोरली ती लहान आहे. मग दोघी जण पण ठरलेल मम्मीला सांगितलेल मम्मी आम्ही त्यावेळेस तिकडेे ये जाऊया नक्कीच म्हणून मुलांना पण सुट्टी असते ते एवढ प्लॅनिंग हे केले त्या टायमाला बरोबर आजी आजारी पडली आहेहो.
बापरे
होय ते आपण ज्यावेेळेस ठरवते की नाही ते होईत नाही. जर अचानक प्लॅन केला तर ते नक्की होतय बघा. आता.
घातल, किती घातल? परत एक घातलास का, मी एक घातल्यानंतर?
मुलगा आहे का काय? किती वर्षाचा आहे तो? हां हां एकच आहे काय?
सातवीला सातवीला.
सातवीला काय?
मुलगी वाचवेला.
हां हां हां हां मुलगी एक हाय म्हणा.
मुलगी एक हाय की.
मला नाही आहो मुलगी. मी काय पाप केले काय माहिती मला मुलगी. मुलगी नाही दोन मुलंच आहे. तसं काय नसतं कुठलं ओ पण प्रत्येक. प्रत्येकांना नको आहे तिथं एक एक आता आमच्या गावातच बघा मुलग्याची वाट बघत कणी सहा ते सात ते आठ मुली आहेत बघा.
बापरे
आतात मुलीनी एवढ्याच तिथं देवाने आमच्या सारख्या एक एक जरी दिली असती. आणि त्यांच्या वाट्याला मुलगा दिला असता तर बरं ओ.
तस काय नव्हते. थोडं पाप पुुण्यात काही नाही. असलं आपलं देवांकडे. काय म्हणता जे पण दिले ते घ्यायचं देवानं.
लहान मुलांची आजी लय लहान. पण त्यात मुलींची तर भरपूर आवड आहे ना. आणि त्यात मला पण नाही. माझ्या नंदुबाईंना पण नाही मुलगी दिली
हो का मला दोन मुलं आहेत मोठी. आणि मुलगा लहान आहे मुलगी लहान आहे.
मुलं दोन आणि एक मुलगीये व्हयं.
होय.
हा हा हा हा.
मुलं मोठेय. मुलगी लहानये.
हा. दुसरा मुलगा कितीवीला आहे मग.
पहिला मुलगा नववीलाय अन् दुसराय तो सातवीलाय.
हा मग मोठी हेतवी ही की नाही.
हं मोठी
हा हा माझा आहे तो एक आता दुसरीला आहे आणि एक आता पहिलीला गेलाय.
हो का. हो
तुम्ही गं काय कर
मी ब्युटिशियन आहे. आणि मेकअप करतेस
हा हा. मग घरीच काय करताय काय असं.
हा. होम सर्विस.
हा हा
तुम्ही काय करता दुसरं आणि.
अ दुसरं म्हणजे कसं ना मी ते गो. गोचना म्हणलंय ना मी इन्फॉर्मेशन भरते मोबाईल वर.
हा काय आहे ते खुपचं
अ ते कनि. जे ते आता एक सहा महिने झालं मी करतेय बघा. ते फक्त जनावरांच क नाही आपण कसं माणसांचं आशा सेविकांचं जसं काम असत. किती महिन्याला त्यांच काय आजारी आहेत काय. बरं किती वेळ किती वय कसं त्यांच. आपल्या आशा सेविकांच कसं कोण जन्म येतंय कोण मरतंय असं ते. हे अस कसं. किती जनावरांच प्रत्येकाने महिन्याला किती वेरण घालत्यात. हे सगळं असं क नाही ऑनलाईन भरायचं असते. अ ते करतोय मी आता सहा महिने झालं.
हा चांगलं आहे ना काय मग ते.
हाय हाय हाय घर बसले आपल्याला म्हटल्यावर म्हणजे मी गावातल्या जनावरांच फक्त. तर करतेय ते म्हणजे चांगलच आहे म्हणायचं मग खेडेवर भागात म्हटलं दुसऱ्या कुठल्या कामाचं हे नसते हो
जनावर आहे तर आच्याकडे नाही तेवढे
नाहीत हा तिकडल्या भागाला कसं ते जनावर हा हा
एवढे नाहीत का क्वचितच कोणा कोणाचे घरी आहे नाही तर मग नाहीहेतज
हा हा म तिकडल्या भागाला कसं आमच्या जनावरांचा व्यवसाय जास्त आहे. होय, जनावराचं तसं म्हटलं तर तुम्हाला सांग काय जनावर सांग जनावर व्हाय लागतय पण ताजा पैसा दहा दिवसाला बघा. बिल वगैरे
हा दुधाचा
हा दुधाचा, फक्त कसं त्याला आपली शेती पाहिजे जनावरांना वैरण घालण्यास साठी शेती थोडी तर पाहिजे नाई. नाही बाहेर ना म्हणजे जर शेती नाही तर परवडतच नाही, त्याच्यामुळे शेती तिथं असणारे सगळ्यांचे जनावर आहेत, कसं शेती पण शेती पण होऊन जाते आणि जनावराच कसं भरपूर फायदे एके काणी घणी अ जणा नुक कुरी सोडून तर जनावरांचा फ्लॅट म्हणजे मोठे -मोठे असं गोटे केल्यात. हा -हा ते मेण, घरचे असल्याल पाहिजे व्हय,
हा मग ते परवडणार ये विकत आणून किती घालणार ये आणि जनावर आहे ते खाणार, हाये काय कोड नाही त्याला किती खाईल, काय खाईल?
नाही- नाही हा ते आपल्या शेतीला पाहिजेच थोडी तरी.
होय,
हं, तुमच्या साईड ला कोण जास्त हे करत नाहीत काय?
नाही जनावर आहे त खरं ज्यांची शेती आहे, त्यांचे तेवढंच फक्, बाकी मक नहीच म,
हा -हा,
शेरडं वगैरे पाळतात लोकं, पण काय ते सगळं वैगन काळी जरा विकत म्हण घरायला ते झालं, नाही तर मग कुठं काय ते होय आहेत की आमच्या पण घरात, भरपूर जण लोक आहेत सासू स सासवे आहेत, दीर जाऊ त्यांची तीन मुलं, माझी तीन मुलं, मिस्टर
हा, सासरे नाहीयेत काय?
होय सासू- सासरे आहेत, चुलत सासरे सख्ख्या सासरे वाारल्यात.
हा, म्हणजे अ सुलतनम हे स म्हणजे एकत्रच आहे काय फॅमिली अजून?
म्हणजे चुलं ते वगळेच राहतात, तर एकत्र असल्यागत त्यांच म्हणजे काय एवढं वेगळं काय नसते.
हा -हा नाही एकत्रच जे आहे ते असं वेगळं राहून होत नाही ना, एकत्रच पाहिजे सुधा
होय ते पण आहे, सोडा
आमचे पण अं सासू- सासरे आहेत, आज्ज सासरे अजून आहेत. दीर, बहीण म्हणजे माझी जाऊबाईस आहे. मिस्टर, मुलं दोन माझी
हा,
आठ -नऊ जण आहे आम्ही आशे.
हो तरी आहेत की भरपूर जण.
होय, होय अजून तिला काय बाळ नाहीये, आता दोन तीन वर्ष झालं लग्न झालं ये.
हा,
हम्म, अन् काय म्हणताय म?
आणखीन काय आहे बघाना, अजून एक मिनिट राहिलाय.
हा होय आमच्यात पण जरा ते मम्मीच्या चहला खाली बोलवा लागल्या आम्ही हुशारचन बसलोय इकडे वरचं. ते मुलांच्या खाली दंग्यात, ते कॉलवर व्यवस्थित ऐकू येत नाही ओ.
होय. आमच्यात पण इथ मागं लागल्यात मोबाईल दे. कुटकुट कुटकुट
होय होय म्हणून वर आलोय. तिला म्हटलं थांब येतो पाच मिनिटात. जेवणाच आ चालू आहे.
हो ठीक आहे.
हां. माहेरी आल्यावर म्हंटल काय तेवढं एक दिवस निवांत वाटतंय हो.
निवांत वाटतंय खरं, मम्मी पप्पांना बघून. आणि मम्मीला बघून कलकल काय नको वाटते ते
होय होय. नाही व्हंय. खरं माहेरच हे वेगळंच नाही, चटणी भाकरी जरी आसत्या ते बरं, म्हणजे भ भ भ पोट भरतंय म्हणा.
होय.
हम्म.
समाधान मिळो
होय होय. मिळून मिसळून सगळं केलं की, मला पण भाऊ दोन आहेत. तिकडं पण फॅमिली मोठी आहे आमची. होय होय.
लहान आहेत काय मोठी?
नाही. मोठ्या आहे सोडा एक त्याचं लग्न झालंय आणि त्याच अजून हाय, आता त्याचं वय झालंय सोळा. त्याचं पण बघायचं आता.
हा.
हम्म.
आहे चांगलं आहे ना?
हा. अ चालतंय आता टायमिंग होईत आलंय. मी एक थोड्या वेळानीच हे कर तुम्ही करा, मग आणि मी करते हां.
हां ठीक आहे. तुमचं झालं ना, मग मला सा सांगा. मग मी तुम्हाला करते कॉल. हां. तरी अर्धा पाऊण तास लागलं काय?
आ.
अर्धा पाऊण तास.
अ हां एक अर्ध्या तासात हे करतो की, तर तुमचं पण आवरा. हा हा.